हा बोला की जेवलासा काय?
हा आत्ता जेवलो. तुम्ही जेवला?
जेवलो, बघा उशीरं.
हा.
माझा अहो सकाळी की नाय दुध साडेपाच वाजता उठून मोबाईल चार्जिंगला लावल. आणि दूध काढायला गेलो, तिकडन दूध काढून मी आल्या नंतर साडे सहा वाजता बघितलो मोबाईल पूर्ण रिसीट आपोआप होऊन, सगळं गेलेलं अहो त्यात ऍप सगळ सगळी ऍप जेवढी आपण प्लेस्टोर वरून इन्स्टॉल करून घेतलेली ऍप व्हॉटसअप इंस्टाग्राम वगैरे सगळं आणि फोटो नंबर सगळं सगळ गेलयं. अहो!
कश्यामुळं?
अचानकचं! मोबाईल आता त तापतोय किती दिवस झाला माझा गरम होतोय, अहो! लय.
बरं दाख दाखवून घ्या कि?
लोडींग पण काय एवढं असं करत नाही. जास्त असं पोरांचं स्क्रीनशॉट वगैरे असं निघत्यात. फोटो मेसेज मी सारखं काल माझ्या मोबाईलला क कामाच सारख फोटो जास्त लागत्यात नाय.
बऱं होय होय तुमचं ते काम करताय, ना तुम्ही
हा. होय! सगळंच गेलं. तेच मी तेच म्हणाय लागलोय, बिन जेवता यायचं तिकडनं आलाय तसाच हाय तो बाथरूमला गेलाय लावून देतो, त्याला हॅलो! आणि ते सगळ नाही अचानकच झाला हो, तो रिसिट झाल्यामुळे सगळं नंबर न फोटो पण झाले. जेव जा. होय.
म आता त्याला काय करायला पाहिजे?
आता काय नाही बघा, फोटो आता गेलेला आपले जे गेलतं ते जाऊ देत खरं ते कामाचे फोटो महिन्याचं दाखवल्याशिवट पेमेंट होत नाही, हो
गोय माता-
आता सरांना फोन करून सांगितलंय वरल्या सरांना पण फोन करून सांगितले.
हा
त्याने बघूया या म्हटल्यात कसं एक एक जण लेडीज असं मुद्दाम पण केलं मुद्दाम सांगतात ओ पण मी आता मुद्दाम त्यामुळं पटवून घेत नाहीत नाही लगेच,
होय-होय.
ये चप्पल घाल ते देवराज. त्याच्यामध्ये माझं ते टेन्शन आलंय काय करायचं काय माहित आओ मला मोबाईल चेंज कराय पाहिजे. लय मोबाईल गरम पण व्हालाय सगळं. होतंन मागून कणी फोटो वगैरे सगळं परत डिलिट होत्यातच नंबर तरी पण मी एवढं लक्ष दिलं नाही ओ.
दिला असता तर एवढं झाल नसतं.
हो.
आता निसतरायलाच लागले.
अवघड झालेय आता तेच नंबर काय थोडे-थोडे राहि जेवढे मोबाईलमध्ये सेव्ह आहेत तेवढे. थोडे गेलेत. नंबर-नंबर काय हो. हॅलो. फोटो येतो लहान मुलांचा.
होय.
द सगळ ते पण आपण देतात.
ह
तुम्ही कधी शट मारताय मोबाईल? तुम्ही रीसीट कधी मारताय सा घरातला मोबाइल. का मी? फोन कशन मारलाच नाही ओ, तुमच्या सारख सगळं. रसेट झालं राव.
हम्म हम्म हम्म. माझा पण, मोबाईल गर गरम.
आज दुपारी. हा हा. होतोय काय? माझ पणं चार्जिंग तर एवढं फास्ट होत, ते मला थ्री जी ला. दादाला विचाराना बोलवायला त मग जा तू हो सारखं चार्जिंगला लावा लागतंय. ज गेलाय हह दुजा हॅलो. मुला शाळेला गेले आं.
हॅलो.
म आता ये फोन चालू आहे नमका फक्त सगळं डिलीट झालंय.
हा कोण कोण? ते घेतलंय पुन्हा वॉट्सअप हे कार्यप
हा हा. करायात पण गेलेलं काय मग
सगळच गेलेलं माझं जे काम करतय तेे पशुधन म्हणून ऍप असत ते पण डिलेट झालेलं.
होय.
हा.
ते काम आहे असं ॲपवर हाय व्हय.
प वर आहे ऑनलाईन भराय लागते
मं तिथं सगळीजण काम करताय तुम्ही ते
अं.
हे तुम्ही काम करताय ना ते पशु पशुधनच ते तुम्ही सगळेजण करताय काय म्हटलं.
हो सगळी म्हणजे प्रत्येक गावामध्ये अशा आहेत महिला या काम करणाऱ्या माझ्यासारख्या
ह तुमच्या मग तुम्ही घरापाशी ओ काय फक्त तुम्ही आहे तुमच्या एका वाडीवर असं
हा एका वाडीवर मी एकटीच आहे, लहान वाडी असल्यामुळे मी एक ते मोठ्या गावात अशा दोन असतात लेडीज
हा हा म्हणजे घराघरात जाऊन चौकशी
हा हा जस आपल्या हेंच आशावर वर्कर करचं कसं काम असतं.
हा हा. ते माणसांसाठी, तुम्ही ते जनावरांसाठी
करते. हा त्यांच खरं परर्मनंट आहे ना पण सरकारी काम खरं आमचं अजून परमनंट नाही.
नाही व्हय.
हा
तरी हेज किती पेमेंट पडतेय?
सहा की
सहा
हा महिन्याला
मग काम कधी कधी करताय, जाऊन असं चौकशी तेन
चौकशी कधी आपल्या वेळेत आपण दुध जेव्हा काढत्यात कने माणसं चार वाजता दूध काढत्यात. त्या टायमाला जाऊन फक् त माहिती असं काय, माहिती आपण घेतो वैरण काय बदलत नाही रेग्युलर फक् त जाऊन फोटोसाठी आपण फक्त विचारपूस करायची कुठली गाभण आहेत. कोण नाही. दूध काय लगेच काय बदत नाही, फॅट पण लगेच एकसारखं असे काय बदलत नाही. फक्त सोड फोटो हिथन मागं पण फोटो घ्यायला लागत नव्हतं ते बायका व्यवस्थीत कामच करणात नय. त्याच्यामुळं ते आता जास्त प्रू साठी फोटो घ्यायला लागल्यात, म अचानक कनय त्यांनी मिटिंग दिवशी कशी करत्यात आदलं मधलं कोणत पण रजिस् तर मधलं पान करतात बाबा ह्या व्यक्ती त्या व्यक्तीचा फोटो दाखवा दूध नसलं फोटो दाखवा असं असतय हा ते चेकींग आधल मधलं असं करत्यात आओ जर ते तर लगेच पेमेंट डाऊन
असं चुकून जरी झालं तरी, कसं निस्तरायचं मुद्दाम करणाऱ्याचं वेगळं
मुद्दाम हा मग तेच माझ्या जीवा लागले म दोन म्हणजे जे सुप परवायझर आमच्या व्हिजिटला म्हणून येत्यात. दोन, तीन महिन्याचा व्हिजिटला कोण कॉल जात्यात बाबा ह्या मँडम येत्यात इचारत्यात शेतकऱ्यांना, ह्या मॅडम येत्यात काय त्यांनी काय सांगत्या त्यांनी सांगतात प्रमाण वैरण तेन घाला अस जे सांगणारे सुप परवायजर आमच्यावर लय सट मी त्यांना कॉल करून केला. सकाळी सात वाजता कॉल केलता. सर आस आस झालंय आन माझं. मी आता येऊन बघितलं म्हटलं तर, पूर्ण मोबाईल रिस रिसीट झालाय अन् सगळं डिलीट झालंय. तर असा कसा झाला? त्यांना लवकर पटत नाही मुद्दाम सांगितल्यागत. होतयनयी,
होयच तर,
मग मी सांगितलं आतापर्यंत तर झालेलं नाही पण आता झालय सर म्हणून.
मग बघूया या म्हटल्यात मीटिंग दिवशी, ठीक आहे. पी पी पी पी आण जा हा -हा बोला की,
बरोबर आहे की मुद्दाम करणाऱ्यांच वेगळं ते जिवालाच लागणार,
आणि आता सकाळी पण कार्या अँप घेतलेलं मी हे, तवां ते घेतलेल आणि डिलीट झालतं आता तुम्हाला मी कॉल केल्याव बघतोय तर आता आणि नव्हतं आता आणि इन्स्टॉल करून घेतलं असं मोबाईलमध्ये प्रॉब्लेम आल्यात, मी म्हणतोय हा मोबाईल द्यायचा थोडं काय जाईल ते आणि वर काय घ घ्यायच चांगला ऑनलाईन काम म्हटलं त्याला मोबाईल चांगला लागतोय आओ,
होय होय होय चांगला लागतोय मोबाईल, माझा पण तापतोय पण तू,
दहा वर्षाच्या महिला काम करत्या त्या सांगतात. त्या गोकुळ म्हणजे संघाचाच गोकुळ संघाच टॅब देत होतीत ते. काम करायला.
बरं होतं कि मग आता बंद झालय काय.
आता बंद झाले. आता फक्त वजन वैरण. करायला वजन काटा म्हणुन असत्यात. जनावरांच घेर मोजायला काटा. हे बाकीच सगळं असते. पण ते मोबाईल वर आपल्या मोबाईल वर असतय.
होय. त्यांचं-त्यांचं असं तर मग ते वेगळंच असतं तर ते बरं झालं असतं नई.
होय आओ ते बरं झालं असतं. आता मोबाईल हँग व्हायची पाळी व्हायलागलीया.
होयच की लोड पडल्यावर तसं झालं असणार. आहे ते माझा पण गरम होतोय. पण अजून पर्यंत असं काय झालेलं नाही.
सव्वा-सात आता झाल अचानक ते मला आक्कलच आली.
हं हंह.
हं हं हंंहह. ह
तसं झाल्याशिवाय आक्कल येत नाही
येत नाही हं हं, ते काय आता मोबाईल काय घेण्यासारख काय सांगा की मोबाईल ते पण किंमती लय आवो होय दहा हजारचा कुठं दहा, पंधरा च्या पुढंच बघ
पुढंच होय हा हाम् बघा फाय माझा फोरजीच आहे सोडा चांगला घ्यायचं
माझा हा फायजी आहे काय पण माझ्या हे माझा फायजी काय खरं माझ्या भावानं आधी युज लय केलाय त्याला बरेच वर्ष त्याच्यामुळे माझा मोबाईल आता बंद व्हाय लागलाय हे हँग
जुना मॉडेल असलं
हा जुना मग आता द्यायचाच निदान चार, पाच हजार पर्यंत तरी जाईल की होय कनी यांच्या फायजी म्हटल्यावर
काय एवढा अंदाज नाही ओ पण जुना मोबाईलला किंमत नाही आप
काय होईल काय बघायचं आणि थोडं हे करून घालून घ्यायलाच पाहिजे नाहीतर काय उपयोग नाही प्रत्येक काय
तटला
न मग काय उपयोग नाही एक महिना ऍडजस्ट
होय होय बारा हजार ला घेतलाय फोन एक वर्ष आ ब म्ह नरा म्हण मझ तुझ फोनला आता एक हजार रुपये पण कोण देणार
वय वय त्यांच्या ह्याला किंमत असते आपल्याला किंमत स्नेआउट ते मोबाईल म्हणा सोनार म्हणा
होच क
होय
म मोबाईल ज नु घेतला आणि नुसतं दुकानाच्या बाहेर आपण गाडी जवळ आलो आणि परत जर द्यायला गेला रा मग म
कमी होत्याात. होय-होय सोनार पण तसच आणलं आणि लगेच जावा.
होय-होय चालतय टामिंग. झालय बघा.
झालय काय.
हा.